हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतो ह. बर तुम्हाला आता काय इच्या, बद्दल माहिती सांगतो मी ही, घराची आ. त कशी करता हम्म. घराची आर्थिंग
अच्छा.
हं.
हा हा बोला.
त्याच्यामध्ये काय करायचं असतं आधी दोन बाय दोनचा आणि चार फूट खोल असा. अ गड्डा खोदून घ्यायचा असतो.
हा हा.
ठीकय त्याच्यानंतर अ एक दो एक बाय एकची ब्रचची पट्टी पाहिजे. घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यानंतर ब्रात सर् दहा.
हा हा बरोबर.
त्याच्या हम् त्याच्यानंतर एक काळ मीठ आपलं सॉरी हे घ्यायचं काळीमाती त्याच्यानंतर मीठ घ्यायचं. जाळवाला मीठ घ्यायचं दहा किलो.
हा हा बरोबर.
त्याच्यानंतर रेती घ्यायची हम् रेती.
हम. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. मला आवाज येत नाहीये. हॅलो. हॅलो. हा बोला. हा आता आला आला. बोला बोला.
हा हा. अ म नन तर काय करायचं. त्या प्लेटला एक होल करून घ्यायचं. आणि त्याला तो एक याचा पाईप घ्यायचा. एसीचा. आपला सॉरी हम्म याचा पाईप घ्यायचा. गेलोनायीसचा. आणि त्याला होल् करून घ्यायचं. म्ह नट बोल्टिंग करून मग, त्या गड्ड्यामध्ये त्याला टाकायचं. टाकल्याच्या नंतर काय करायचं.
हम्म हम्म.
अ वाळू, मीठ, काळी माती. ह्या गोष्टी टाकून द्यायच्या. ह्या गोष्ट टाकल्यानंतर. मग त्या याला एक न ब्राचा जो वायर आहे. ती लावून घ्यायची. ते झाल्याच्या नंतर. मग आपल्या बोर्डामध्ये. बोर्डात एक आर्थ थिंगची वायर काढायची.
हा.
हा आर्थिंगची वायर काढायची. आणि त्या ब्राचच्या तारला जोडून द्यायची जॉईंट मारून द्यायच. हम्म. अशा पद्धतीने. घराची आर्थिंग करतात.
हा बरोबर. अच्छा.
अजून काही.
हम्म. हा बोला ना. बोला बोला.
हम्म. आणि म नंतर. मल्टीमीटरमध्ये कंटिन्युटी चेक करायची. किती येतय रीडिंग. हम्म.
अच्छा.
आणि ते पाच. पाच होल्ड जर येत असेल. तर मग ते ओके आपलं.
हां.
अस. तुम्हाला काही ह्याच्यामध्ये काही डाऊट?
नाही. मला नाही डाऊट. तुम्हाला काही अजून सांगायचं असेल. त सांगू शकता.
हम्म ठीके. हम्म. हम्म. फॅन अ फॅन विषयी सांगतो. फॅन जर अ तुमचा.
स्लो चालत. ठीके. चालत असेल तर काय करायचं असते. सगळ्यात आधी कंडेन्सर त्याच जे असत कपसिट. ते काढून त्याला काय करायचं. एकाला एक वायर टच करायची. मग आपल्याला करते येते. त्याच जर स्पार्क जर झाला. एकदम शॉक वगैरे लागत नाही. ती एकाला एक वायर टच करून बघायची. जर झाला स्पार्क. तर याचा अर्थ काये? कि तुमचं कंडेनसर ओकेय. कॅपेसिटर ओकेय. मग ते होत तिथं लावून टाकणे आणि मग नर तर तुमचं जे रेग्युलेटर असते रेग्युलेटर चेंज करायचं मग
हा.
आणि आणि जर ते स्पार्क जर नाही झालं. तर मग काय समजायचं की ते कॅपेसिटर खराब झालेले आहे मग दुसरं आणून दुसरं लावणे मग तुमच्या स्पॅनची स्पीड टोमॅटिक वाढणार.
हम्म हम्.
हे झाले. बघ अजून काय माहिती?
अजून तर तुम्हाला काय सांगायचं असेल तर सांगू शकता.
हम्म. वॉटर फिल्टर वॉटर फिल्टर बद्दल तुमला सांगतो. चछव आहे.
हा हा हा बोला ना बोला.
वॉटर फिल्टर तर काय असते त्याच्यामध्ये अ तुमचं? पाण्याची चव कस पाण्याचं. टीडीएस मध्ये हे केलं ते चेकिंग तर ते ह ठीक. तर कायचव लागत नाही पाण्याची मग त्यासाठी एक हे असते. केडीएस मीटर त्याच्या
ह् आणि चेक करायचं.
नाही पाणी पाणीच कमीत कमी आपल्याला साठ पाहिजे साठ टीडी एस.
हा. अच्छा.
ते शभर टीडीएस ला श योग्य साठपेक्षा कमी जर गेला तर मग ते काता आपले हाडं वगैरे थोडे ठिसवड वगैरे होतात. त्यासाठी ते आपल्याला योग्य नाही पाणी
अच्छा.
म्हणजे आपली तहान भागत नाही. हम् मग काय करायचं ते आपलं फिल्टरचं. हे असते फि्टर ते फिल्टर चेंज करणे. ते दर दर महिन्याला आपण स्वतः काढून ते वॉश केलं पाहिजे जेणेकरून बाकीचे जे फिल्टर मधले पार्ट असतात ते खराब होत नाहीत. त्याची लाईफ वाढते हम्.
अच्छा बरोबर. अजून आद.
हा येतोय गावात.
हा बोला. हॅलो येतोय आवाज हो येतोय येतोय येतोय. बोला हॅलो. हो मला येतोय तू मला येत नाहीये का?
हम्म फिल्टर फिल्टर. हा येतोय येतोय ह् अशा पद्धतीने आपल्या फिल्टर साफ करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्याची लाईफ वाढते आणि आपल्याला चांगलं पाणी हा स्वचे राहणार हम्.
आजून
अजून का माती का हा अजून काही माहिती हवी का
अजून नाही तुम्हाला सांगायचं असेल तर सांगू शकता आता सांगायचं असेल काही तर हम्म
तुमच्याो त्ही सांगू शकतात
हम् हा
हं हम्म
चालेल हा हा झालं का